हॅलो
हॅलो हॅलो हां नमस्कार नमस्कार कार आवाज येतोय?
हो येतोय.
हा हा हा काय म्हणताय बाकी कसं? मला त ह्याची हा मी बरी आहे मस्त आहे चाललंय. मला आज तुम्ही कुठची रेसिपी सांगाल सांगा?
आता मी तुम्हांला
पास्त्याची रेसिपी पास्त्याची पास्त्याची सांग हा.
पास्ता कायआपण घरी बनवू शकत नाही आपल्याला ते रेडीमेडच आणावं लागणार हो
बरोबर
काय रेडीमेड पॅकेट येतात ते आणायचे ते आपल्याला गरम पाणी घेऊन जस मी तुम्हाला काल जस मी तुम्हाला काल सांगितलं आपल्याला नूडल् स् अशे वाफवून घ्यायचे होते तशेच हे अगदी त्याचप्रमाणे ह त्याचप्रमाणे गरम पाणी दोन तीन मिनटं उक ऊकळल्यानंतर आपल्याला ते पास्ता त्यात सोडायचे.
हा बरोबर
सोड सोडल्यानंतर त्यात आपल्याला नॉर्मली थोडं तेल आणि मीठ टाकायचं. हा आणि ते दोन ते तीन मिनीट च वाफवल्यानंतर लगेच आपल्याला काढून घ्यायचे पाण्यातून
अच्छा मग ते लगेच शिजतात म्हणजे
हा ते खूप पातळ असतात ना त्यामुळे दोन ते तीनच मिनिट आपण शिजवू शकतो नाहीतर तो गाळ होतो
अच्छा बरं बरं
त्यानंतर आपण ते अ काढल्यानंतर आपल्याला त्यात आपण जसं नूडल्स मध्ये भाज्या अव्हइड केलं जत तसं यात नाही आपण करू शकत
अच्छा
हे फक्त आपल्याला नॉर्मली कोठणी या्याला पण द्यावीच लागते पण मग विदाऊट भाजी घरत
फोडणी द्यायची पण मग काय
फोडणी द्यायची पण भाजी विदाऊट भाजीमध्येध्ये भाजी नाही अलाऊड करू शकत आपण
अच्छा पास्त्यामध्ये भाजी नाही घालायची
हा तुही माहिती हात नाही टाकू शकत आपण हा तर आपल्याला तुकडून घेतल्यानंतर आपण ते बाजूला एककडेशी मध्ये काढून घेतले
हा
काढल्यानंतर आपण एक कढई घ्यायची त्यात तेल, मोहरी, मीठ याची फोडणी दिल्यानंतर ते पास्ता आपण त्या तेलमध्ये थोडे फ्राय करणार तसेच
अच्छा
त्यात आपण रेड हा त्यात आपण रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस सोया चिली सॉस टोमॅटो सॉस हे चार सोस आपण त्यात अलाउड करणार त्यानंतर आपल्याला त्या पास्ता पॅकेट मध्ये एक पास्ता सॉस येतो
अच्छा वेगळा येतो
हा हो, वेगळा येतो, तो टाकणार, त्यानंतर पाच पास्ता मसाला असला तर ठीक आपल्याकडे किंवा आपण नूडल्सचा मनालाही, त्यात टाकू शकतो.
अच्छा तोही चालतो का? त्याला,
हा तोही नसलात, आप ल्याकडे नॉर्मली साधा मसाला असतो, तो टाकला तर ति चव चविष्ट येणार.
अच्छा.
हा, हे सर्व हो, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला येतो बघा.
हो हो.
तो टाकला तरी चालेल आता, हे सर्व टाक ल्यानंतर दोन ते तीन मिनिट, आपल्याला त्यात फ्रायच करायचंय नॉर्मली त्याला. त्याच्यानंतर दोन मिनिटं वॉफ द्यायची नॉर्मली लो गॅसवर.
हां.
आपले पास्ता रेडी होता.
हो का? अच्छा. बर बर ह म्हणजे मॉ मॉ ह्याच्या सारखं, नूडल् सारखं वगैरे ते भाजी वगैरे घालतात, तसं काहीच नाही, म्हणजे ह्याच्यात.
हे मॅगी सारखं, पाच मिनिटांचं काम,
हो का? अच्छा, बर बर मला वाट ल का की ह्याच्यात पण, अस भाज्या वगैरे घा हा.
नाही, यात भाजी नाही टाकात आपूण.
हो का? अच्छा अच्छा. पण समजा आपण, हे करून, मॅगी सारखी करून टाकली तर.
नाही मॅगी सारखे नाही, ते अशे राऊंड येता अशी पोग्या सारखे.
नाही, नाही, ती, भाजी आपण, जर हे करून, मग वरण काय टाकायचं म्हणालात तुम्ही आत्ता?
वर्ण वर्ण जर तुम्हाला अजून चविष्ट करण्यासाठी, तुम्ही डिशमध्ये सर्व केल्यानंतर, त्याच्यात टोमॅटो सॉस टाकू शकता.
अच्छा, वर्ण असं.
किंवा ह, डिझाईन साठी तिला अंदोलनना असते.
हा हा, अच्छा अच्छा, बर बरं, म्हणजे वर्ण टोमॅटो सॉस टाकायचं, असं, असं ह हां हां.
काय आवडीचा स्पेशल पदार्थ.
माझ असं काही नाही, मला ना सगळं आवडतं. गोड पण आवडतं, तिखट पण आवडतं, जसं हे आता मुलगी अ होती, तेव्हा ती हे सगळं काय काय करायची. ती करते म्हंटल्यावर, माझं काय हे नाही ना, त्यामुळे मला काही सवय नाही त्याची करायची, तीच करायची, हे असे पदार्थ सगळे. आता ती लग्न होऊन गेल्यावर, काय अ म्हणजे हे नाही ना, म म्हटलं आपल्याला कधी करायच झालं तर, आलं पाहिजे ना आपल्याला, दरवेळेला आपण दुसऱ्यांवर हे राहायचं, थोड तरी आलं पाहिजे, म्हणून म्हटलं तू तुमच्याकडन शिकूया.
तुमची एखादी स्पेशल रेसिपी सांगा आम्हाला.
अग बाई माझी अशी स्पेशल, काय रेसिपी काहीच नाही. मी सगळंच बनवते, सगळंच खाते, त्याच्यामुळे असं काय, वेगळं स्पेशल असं काहीच नाही.
पण, तु तुमच्या गावची एखादी स्पेशल अशी असेल ना, काहीतरी रेसिपी.
असं काही नाही, मी आता हे पण म्हणजे बनवते, असं काही म्हणजे काय म्हणा, आता पावभाजी वगैरे आपण जे म्हणतो, त पावभाजी वगैरे पण मी बनवते स्पेशल. यायची अस, हेला आवडत, घर त्यांना आवडतात असं तिथं ते तुम्हाला येतेच तुम्ही उलट त्याच्यात एक्सपर्ट आहात माझ्यापेक्षा.
ह बरोबर नाही आहे तुमच्या हाताची चव काही गोष्टी तुमच्या हाताने चांगल्याच लागणार ना.
ते असतं कारण प्रत्येकाच्या हाताची चव थोडी वेगळी वेगळी असतेच ना हो. नाही म्हटलं तरी. थोडं वेगळं वेगळं हे लागतच हात हाताचा गुण म्हणतो आपण तसं आहे. ते करून कस आहे पण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ए एक्सपर्ट त्याच्यामुळे म्हंटलं तुमच्याकडनं आपण एक एक पदार्थ शिकूया. आणि चायनीज मी तर कधी बनवलेलं नाहीये ना तेवढं कधी. फ्राईड राईस म्हणा किंवा हे पण बनवतात ना अस.
फ्राईड राईस फ्राईड राईस मंचुरियन.
हा ते मला उद्याला सांगा तुम्ही हो हो. ते मला उद्या सांगा तुम्ही आधी एक एक शिकून घेते जरा. हां आणि बाकी आणि आणि अ अ आता गरमी पण खूप झाली आहे ना हो उन्हाळा आणि हे त्यामुळे एकदम काही असं जास्त म्हणजे ना असं हो ना अजून. सगळे जण आतुरतेने वाढ बघताय त्या पावसाची पण पाऊस काही यायला तयार नाही. कधी कधी मळब येतं पण ते लगेच हे हुन जातात ढग सगळे.
खूप ठिकाणीचा चांगला पाऊस पडला साडल्याने
हो पण इथे या बाजूला काहीच नाहीये ना तसा पाऊस त्यामुळे गरम किती
आमच्या इकडे प आमच्या इकडे पाऊस पडतो स्टार्टिंगला.
हा
खूप पाऊस येतो म. म मध्यंतरी असं थोड शांतता राहत नंतर मग पर चालू होतं. गणतातीच्याकर
हा तेच नाही तर उशिरा आता यायचा आणि सण वार आपले असतात तेव्हा सगळं पावसाचं हे व्हायचं.
तेच तरण तर ते आता आलंच.
हो ज आता हे झालं की श्रावण महिना सुरू होईल श्रावणात आपले कितीतरी सण असतात नंतर गणपती ती झाल. नाही तर आता उशिरा सुरू व्हायचा आणि पुढे शेवट उशिरापर्यंत कधी कधी दिवाळी सुद्धा मागे एक दोनदा पडलाय ना पाऊस..
गगतच झालं भाऊया दिवाईकच झालं पाऊस.
किती दिवाळीत सुद्धा किती पाऊसतो उगीचच दिवाळीपर्यंत मग तो लांबत राहतो ना. आणि डदिवाळीत कसं सगळे जण जरा चांगलं कप कपडे घालून बाहेर जाणं येणं मुलांना फटाके वाजवायचे रांगोळ्या काढलेले असतात सगळं मग ते सगळ्याचीच वाट लागते ना असं. हा त्याच्यामुळे
एक पाऊस पडण पण गरजेच ए पण ते पण कस टाइमवर पडण पण चांगलं ना.
हो ना टायमावर तर पडलाच पाहिजे नाही तर शेतकऱ्यांचे बिचार्यांची हाल ना हो पेरणी केलेली आहे. अस्ते सगळं हे सगळं फुकट जातं ना आणि त्यांना परत हे करायला लागत कारण ते पेरणी केलेली सगळी हे होऊन जाते ना. सुकलं माती सुकी पाऊस नाही म्हटल्यावर ते पेरलेलं बियाणं फुकट जात. म मग त्यांना परत सगळं अ पहिल्यापासून सुरुवात करावी लागते पावसात यायच्या वेळेला असं आहे बिचाऱ्यांचे शेतकऱ्यांचे पण हाल लोकांना पण सगळं एवढं अ पाण्याचे हाल पाणी पिण्याचं म्हणा पाणी नसेल तर सगळ्यांची वाटच लागते ना स गस सगळ्याच गोष्टीला आपल्याला पाणी लागतं हे होतं त्याच्यामुळे हा तेच तर त्यामुळे सगळे जण आतुरतेने वाट बघतय पावसाची आणि गरमी काय होतीय स्वयंपाकघरात काम करायला नको वाटतं असं
उष्णता वाढली व
हा
घरात बसू वाटत नाही आपल्याला
तेच म्हंटलं ना स्वयंपाकघरात जायचं म्हणजे बरं पंखा चालू करू शकत नाही कारण ह्याला वारा लागेल गॅसला वारा लागतो सगळं हे त्याच्यामुळे पंखाही चालू कर आणि मग पंख्याशिवाय म्हणजे नुसतं घामाघूम व्हायला होतं सगळं
तेच नॉर्मल असं स काहीतरी आपण उभं रा ना तरी गरमच होतो मग त्यात लेडीज म्हटलं कध क्च मगच असणार
हो ना तेच तर ह नको वाटतं अगदी ह्या दिवसात म्हणजे आता हे शेवटचे शेवटचे दिवस तर आणख ीनच हाल होतात उन्हाळच्या ह्याच्यामुळे सगळं
पाऊस तर आत्ता तर पडायलाच पाहिजे आता पाऊस
हम्म मागे एक तीन चार चार पाच वर्षापूर्वी पण असंच झालं तो बघा मे महिन्यात थोडासा पडला आणि मग नंतर अखा जून कोरडा गेला होता ना
सगळेजण त्या आंबे लोणचं टाकण्याची वाट बघताय तौशील तौशील आंबे फिकून गेल
एक पाऊस पडला की घालतात ना साधारण
हा एक पास हो
तेे काय पावसाचं पडायचं नाव नाही ते तोपर्यंत आंबे राहणार आहेतच का आता एवढे दिवस
आंबड्या झाडावरच कुचता आता
हा तुमचं आहे का शेत वगैरे बगीचा
् नाही आमच स्वतःच आहे घरी आहे आंब्याचं भान
हा मग शेती वगैरे तुमची आहे का अशी
ह नाही नाही आमज आमचा व्यवसाय नाही आमचा व्यवसाय चालतो
हो का काय करता तुम्ही व्यवसाय हो का चांगलं आहे कि बरं आहे
टोमॅटोच टोमॅटोचं चालताल दान हो
हां अच्छा
पण काही व्यवसाय असो कि काही शेती झाली नाही तर आपल्याला थोडी धंड
ह ते तर नाहीच होणार ना मूळ हे सगळं शेतीच आहे ना तीन इट झाली चांगली झाली की पुढच हे करू शकतो आपण हे करून
चाले ले झाला आपला टाइम करते मी परत
ओके ओके चालेल उद्या बोलू आपण छान छान मलाही तुमच्याकडनं खूप चांगलं शिकायला मिळेलं आणि मी शिकणार तुम्हाला त्रास देत राहणार.
हो नक्कीच.
रागव नका सारखं फोन केला म्हणून.
नाही नाही करत जा.
ओके.
तुम्ही मला करा मी तुम्हाला करेल.
नक्की नक्की चालेल धन्यवाद हं.
बाय.
बाय.